हो हा पहिलं पहिलं जरा थोडा क आवाज येत
आता येतोय का?
आता येतोय आता येतोय.
हो तेच ते
हो
हम्म रेंजचा प्रॉब्लेम आहे ना काही ठिकाणी.
हो नाही आता इथे नाहीे रेंजचा प्रॉब्लेम इथे मी रेंज मध्येच बसले.
नाही मी आमचं पण म्हणजे इथं घरा शेजऱी जिओच टॉवर अहे मोठ. त्यामुळे काय प्रॉब्लेम नसतोय.
नाहीय नाही.
पण मग जेव्हा घरात लाईट जेव्हा बंद असते ना म्हणजे लाईट नसते ना डायरेक्ट- तेव्हा त्या टॉवरची पण लाइट जाते.
बरोबर आहे.
हा ते टॉवर लाईट ला कनेक्टेड आहे म्हणजे.
पण मग तेव्हा जरा अरेंज जातच असेल ना?
हो रेन जाते ना मग बोलायची वांधे होता. फोन वरती पण सहसा लाईट नाही जात त्याच्यामुळे एवढी. पण अशी गेली तर दोन तीन मिनिटांसाठी मोजून येत नाही.
आच्छा!
हा तेच त आपण एका आता रेसिपी बद्दल बोलूया?
हो बोला ना
जाणार ना आंब्याची कैरी कशी करता तुम्ही? लोणचं, लोणचं कसं करता तुम्ही आंब्याचं?
लोणचं का?
हा अ आंबे सहसा, आम्ही जास्त त्याला पाणी लावून देत नाही आ आंब्याला म्हणजे ते खराब होतं ना नाही त लोणचं, हा म्हणजे व्यवस्थित फडक्याने पु सून घ्यायच ओल्या कपडानी, ह ओल्या कापडानी पुसून घ्यायची कैरी, आणि मग नंतर सुख्या कापडाने पुसून घ्यायची
अच्छा हा हा!
आणि म नंतर त्याचे तुकडे करायचे अ म्हणजे आमची पद्धत आहे ही आम्ही त्याच्यात गुळ वगैरे, वगैरे, काही घालत नाही
अच्छा
हा आणि नंतर मग ते चिर आंब्याचे बारीक, बारीक, फोडी केल्या आतली कोय काढून टाकायची, बारीक, बारीक फोडी करायच्या आणि, आम्ही फोडणीसाठी आ तेल नंतर मोहरी आम्ही घाल जिर नाही मोहरी फक्त, हिंग आणि हळद ह्याची आम्ही फोडणी करतो हा म्हणजे भरपूर तेल घालून ती फोडणी करायची, आणि मग मोहरी, मोहरी, आपली असते ना राई, राई
हो, हो, माहिती आहे.
अ चॉकलेटी राई घ्यायची, आणि ती मिक्सर मधन बारीक करायची
असं करता वा हा!
म्हणजे आम्ही तो प्रवीणचा मसाला वगैरे नाही आम्ही युज करत
हा!
प्रवीणचा मसाला नाही आम्ही वापरत
अच्छा!
हा आम्ही घरी मसाला करतो
घरी कोणता मसाला?
ते राई असते ना चॉकलेटी राई, म्हणजे लाल राई असते ना मोहरी हा त्याची ती थोडीशी भाजायची न त्याची पावडर करायची आणि मेथी ची थोडी पावडर
अ त्याने तिखटपना येतो का म
तिखटपणा नाहीयेत मी सांगते ना, आणि मग फोडणी झाली ना, कि ती फोडणी खाली उतरायची भरपूर तेल टाकायच भरपूर म्हणजे, जवळ जवळ एक दहा आंब्यांना अर्धा किलो वगैरे तेल टाकायचं
हा हा हा!
किंवा म्हणजे साडे तीनशे ग्राम, तीनशे ग्राम अस तेल लागत
हा हा!
आणि मग ती फोडणी खाली उतरून ठेवायची, आणि मग नंतर एक दोनच, दोन तीन, मिनिटांनी थोडी गार झाली ना, आपल्याला समजा बोट बुडवून बघायचं थोडी गार झाली ना, की त्याच्यात ती, त्याच्यात ती मोहरी ची पावडर मेथीची, थोडीशी पावडर, एक चमचा भर मेथी अ मेथी जास्त ने कडू होतं हा मग त्याच्यात त्या दोन्ही पावडरी घालायच्या आणि तिखट घालायचं, पण तिखट पण ताज लाल, लाल, असतं ना आपलं मिरची पावडर ती घालायची.
अच्छा वेगळेच तुमची पद्धत बरं मग
हा हे सगळं आम्ही त्या फोडणीत घालतो आणि मग नंतर ती पूर्ण गार करतो एकदम फॅन खाली आणि मग त्या फोडी त्याच्यात घालून त्या कालवून मग बरणीत भरून ठेवतो बरणीत भरायच्या आधी सुद्धा खराब होऊ नये म्हणून खाली बरणीत आपण मीठ घालतो
हा त्याच्यावर मग ते अस लोणच पूर्ण भर - तो आणि मग वरपर्यंत तेल यायला पाहिजे एक - - पण फोड दिसली नाही टोपली पाहिजे हा असं आम्ही करतो हा आणि पूर्वीच्या काळी कसं होतं कि त्याला हात नाही लावायचा म्हणजे त्याला ते फडक म्हणजे कापड बांधून वरती काप -
हा आणि त्याला चार म्हणजे त्याला अस चार दिवसाचं पण नाही
नाही वरती ठेवायचंय एकदम ते आणि मग ज्याची कोणाची म्हणजे कोण आंघोळ करून येईल आणि लोणच नसेल - तर मग त्या बाईनी ते लोनचं काढायच सोवळ्यात हा म्हंजे आमच्या कड अशी - अशी पद्धत आहे आता तुमच्याकडे कशीय
आमच्याकडे आम्ही काय करतो पहिले आंबे आण म्हणजे आमचे आंबे आमच्या शेतातले राहता ना उतरवतो वगैरे पिकलेले साईड ला कच्चे साईड ला मग माझी आई पिकलेल्या आंब्यांचं वेगळं लोणचं घालते आणि जे अ कच्चे राहतात त्याच वेगळं घालते खाफा करून आणता ते त्याच्यातले अ कोय वगैरे काढता आणि माझ्या आईना दोन दिवस आंबे उन्हात सुकट टाकते आमचं लोणचं - दोन दोन वर्ष टिकत म्हणजे
अरे वा
दो ह कच् म्हणजे असं उन्हात वाळत घालायचे उन्हात वाळत घातले की दोन दिवस वाळल्यानंतर घरात लगेच तुम्ही जे बोलले ना की जरा माझे आई म्हणजे लसूण टाकता आमच्या इकडे अंब्यांच्या येज्यामध्ये पण आम्ही नाही टाकत माझ्या घरात नाही आवडत म्हणजे मला नाही आवडत ना - हो आई टाकत नाही तेल ह तर म मोहरी - जिरे आणि लोणच्याचा मसाला भेटतो बघा
महीतयं
हो आम्ही त्यात करतो आणि मग तुम्ही - हा तो पण छान असतो छान लागतो त्याने पण
हो
ह् तो टाकलान तो डायरेक्ट मिक्स करायचा आणि गुळ टाकतो जरा आणि ते चिंच पण टाकतो त्याच्यामध्ये गुळ आणि चिंच आणि आंबट गोड खाल्ल्यानंतर चव येते
हो का
एकदा टाकून बघा खूप भारी लागतं आंबड गोड लागत जरा थोडं घालून बघायचं
हा बरोबर चालेल चालेल एखाद दोन आंब्याचं घालून बगीन
हो गोड आंबट घरीच कापायचे बाहेर कटं जायचं नाही आपल्या विळकीने वग
हा आम्ही घरीच कट करतो्
आंबट गोड खूप भारी लागत माझी आई आंब्याचं घालते लोणच च परत मिरचीच पण करते आवळ्याच पण करते
हा आम्ही पण सगळं करतो मिरची आवळा आणि हे लिंबाच पण पण आम्ही करतो
हो लिंबू उपवासाचं ना बोलता
हो हो करतो ना
अहो आजकाल ना घरगुतीच चांगलं बरं बाहेरच काय विश्वास दुकानातलं पण कस राहत कस नाही आणि आजकाल म्हणजे अस सोशल मीडियावरती आपण प्रोसेस बघतो किती विचित्र करता ना असं वाटतं ते कशेलोक बनवतात किळच य ते अंगाला नाही का नको बै ई ते नको खायला
आपण एखाद व्हिडिओ पाहिला ना की आपण ती गोष्ट खातच नाही बघा बाहेर गेलो की
हो तेच एकदा काय झालं इन्सिडेंट सांगते बरं माझ्यासोबतचा अ आमच्या इथे आहे ना एक कंपनी आहे तिथं टॅमॅटो केचअप तयार होतो आणि आमची कॉलेजची व्हजिट होती तिथे बरं आम्ही गेलेलो वगैरे आणि ते लोक आमच्या तोंडासमोर ते नाही का टामॅटो केचप वरती पाय वगैरे देऊन तुडवताय बनवता तेव्हापासून मी आजपर्यंत टाम्या टो केचप बाहेरून नाही आणलेला माझ्या मम्मी घरी का करते शेतातले तांबटे राहताना त घरी घेऊन उकडतो आम्ही वगैरे त्यात इ सेन्स टाकून टॉमॅटो केचप घरी बनवतो
हो खरंच छानच हो घरच
घरचच छान चव छान नाही नाही बिलकुल अच्छा हो नाही असे अ घेतलं कसं वाटतं बाबा नको ते लोकं कसे बनवत आपण एवढं स्वच्छ राहतो आणि एवढ्यासाठीठी असं करायचं
नाही नाही बरोबर नाही वाटत तेच
हम् तेचत
मी पण तुम्हाला तुम्ही तुम्ही सांग सांग सांगित ना तुम्ही आता केचप च टोमॅटो सॉस च तर ते पण ते माझ्या मनात इतकं आलं होतं की ते मी एकदा युट्यूब वर बघितलं होत आहो
हो ना तुमला सांगते का घरी बनवायच टॉमॅटो केचप खूप सिम्पल आणि सोपी पद्धत
हो ना
हो घरीच बनवायचा मस्त बनतो आंबड गोड काय तिखट राहतोय काय एकदम गोड साखर तुम्हाला म्ह तुमच्या घरात जस आवडत ना तसा साखर टाकायची हो साखर आणि आपली लाल मिरची नसते का बघा डायरेक्ट हा ती पावडर हा ती टाकायची त्याच्यामध्ये खूप भारी आणि कलर येण्यासाठी एकदम म्हणजे टमॅटो केचपचा आपल्या वाला इसेेन्स असतं बघा आपण केकमध्येध्ये टाकतो
हा हा
ते टाकायच किंवा मग रेड कलर भेटत बघा फ्रूट फू फ्रूट कलर हा तो टाकायचा
हो का
छान येतो कलर
बर बर बघूया कधीतरी करून थोडस
हा तेच घरच्या वस्
मी तर वेगळीच मजा असते मी तरळ नाही बाहेरच ते म्हणजे मुलं मुलं आणतात आणि खातायेत पण ते मी तरी नाही म्हणजे मी खात नाही मला ते बघितल्यापासूनच मी नाही खाते
हा ना अच्छा आजकाल काय सगळंच अह जे घर जे बाहेर बनत ना ते सगळ घरी बन पण बनवता आलं पाहिजे आणि बनवलं पाहिजे वेळ
हो खर खरं हो
हम बसतय.
बोलून तुमशी बर एखादी एक रेसिपी कळळी म्हणजे असं वेगळ्या लों
हा मला पण तुमच्याकडन छान वाटलं. कारण की तुम्ही जे बोले ना आम्ही हीचा मसाला करतो, मला ती टेक्निक मला ती टेक्निक नीक आवडली आमच्याकडे असं नाही बर मझ्या आयला मी सांगेल आता.
हा हा चालेल चालेल पण तीच चॉकलेटी मोहरी अ लक्षात ठेवा काळी नाही घ्यायची लोणचं लोणचं काळं होतं काळी नाही घ्यायची चॉकलेट टी असते ती घ्यायची लाल लाल मोहरी हा हा हा हो हो. चालेल चालेल हो हो हो. हा हो हो झालं आता संपत आला.
हो तेच तर हा झालं झालं चालेल. करूया परत आपण कॉल उद्या पण, चालेल. बाय.